होमस कामस
तुमच्या मुळ झालं सगळ
ज म झालं ते नाही तर मी डोक नव्हतं घातलं राहुदे
पण म सक्सेस झालं हा उद्या मिटिंग राहील ना बाई पण आता ती टाकणार आहे सांगणार आहे ना
काम सांगणार आहे आणि किती वेळ सकाळी टाकणार आहे ते कधी यायचं काय
ह संध्याकाळी आहे ना ती
हा तर मग ती म्हणे वेळ आणि ते उद्या सकाळी टाकते म्हणे मंगळवारी
म्हणलं मग ते साहेब लोक संध्याकाळी येतील काय
तेच आता उद्या टाकणार आहे
हम्म.
पण मग तिनं ऑलरेडी सांगितलं उद्या संध्याकाळी मिटिंग मंगळवारी रात्री मग लवकर घे ना आठच्या दरम्यान ती अशी आहे ना
हा सात आठ वाजता नाही बाया शेतातून आल्यानंतर
हम्म स्वयंपाक पाणी जी करणार आपण बाया
हा मग हे झालं का कमप्लेट ते रजिस्टर काय म्हणताय
हा म ते आमच्या बचत गटाच का हा कम्प्लीट की आमच
हो.
ती कमप्लेट लागत काय त्याला
ते विचारतील ना ते म्हणे नाही का आठ दिवसापूर्वी सगळं कंप्लीट करून ठेवा सर येणारे
हा आमचं या महिन्यातलं राहिला का रेकॉर्ड भरायचा असतेस ना रेकॉर्ड
हा रेकॉर्ड होत आमचा पण ह्या महिन्यातच राहिलं
हम आम्ही आता घेऊ पाहू संध्या बिंध्याकाळी भरून स
तुम्ही
हम्म.
ते दहाजणी
आम्ही दहा जणीची आमच्या आमच्याच कॉलनीतले आहे आम्ही
त्याच का तुमच्या सोबत
हा.
आवाज येतोय का
आम्ही कामाटच्या चार नंदबाई पाच शारदा काकू सहा हे ते कळली अह हम्म हव का
दुसऱ्या गटात दिवसाचा आहे स सात आठ मीच नव्हती
हम्म.
त्या आपल्याला लाडक्या बहिणीचे पैसे पण वाढणार आहे ना आता
बचत गटात असल्यावर सहाशे रुपये एक कुशवरुप महि हो ना.
हम्म हाव का बरं आहे मग हा लाख सांगून राहिल ना ते, बचत घटातल्या बायाला.
मला बाहेंना साक्षर करायचंय, त्यांना म्हणून चालू आहे. त्यांचं वाढत नाही का नाही, वाढत त्यांच त्यांना माहित. पिण्यासाठीठी म्हणता, हे पण चांगलं येते कातानो
त्याे मोस्ट फेसट काय म्हणते तिथ गेवले आपलं ते काय गमतोय र्याच ते
हे साच्या जुवा आहे ना?
हो
नाही तरी आपले, पैसे बाजूला पडताय ना. ते काही थोडी काही, आपल्याला हे करताय. आपल्याला काही, नवी शिकायला भेतं ते अून.
नाही म्हणून पड ते बत, शंभर दोनशे काही काहत मी
मग दोनशेचा असल ना तोमचं
आमचा द्वनशत आहे तुमचा
डोश सासाठी शंभर पुुढं डोस पटापटा जमत
हा काही कहीसात बायान पाचशे पाचशे करेल
ह
मग बरच गाटायच पाच पाचशे रुपयला
नाही माती दोन दोनशच पाहिला मंगू राहिला क नाही.
मंग काम बी चालू बोलू ब राहिले बाहे पुढे बी बा गप्पाय काय माय नुसतं ना काई मंग निंद निंदाच का आवाज यायचा ते काय, मोटल गावत नाही बारीक बारीक घ ना
हारी वाारी का
हम बाय दोन चार आज, लावीन ब मी आणि खेको पिकन न होत.
हम्म. ह का मग पाऊस सांगयला.
अऊन.
दाश म
आता च चौदा पासून सांगेली म्हणत ना?
बंध्राला सांगेले पण, तुरळक सांगेले गुडं गुडं
मग आपल्याकडे येतो कणी माय
मुडा सांगेले
मग आ खेडी एखादस बाप्पाची, अवसर नाही काय लगी
हा आाड कधी सांगेले पाूच.
प मग जो तरवर कामात आवरून जातील ना शतातेतले.
अ पण कोरडेऊन जाते ना ते वावर
हम्
नाही देव का
आं
वडे नाही होत का वावरून
हा जारीच
मला भज येव घ्याद
हम्म तेरी सज ह
हा
हम्
ह् बुजवा
ह म
ह हो
आपून म्हण वाचून लिहायचं. हम्म तुमचं झालं म्हणून बरं वाटलं.
मर तती करो का
गोंद इन स ी करसक
ह ब
प ननकी देेन
ह मला बसन केला
ह
घे,
हम्,
हम्,
दाखव ना. थांब जरा
पेरी
अला बत मझ ण ला
हो
बोला
हो,
आं,,
बरे गौरव झाण त तो यायच.
हम्म.
कुणीबी आत आण
बोल ना. सिक्स वन्स सिक्स टू जा ट्वेल्व सिक्स थ्रीजा एटीन सिक्स फोरजा ट्वेंटी फोर सिक्स फायजा थर्टी सिक्स सिक्सजा थर्टी सिक्स सिक्स्टा सिक्स सेवेंजा फोर्टी टू सिक्स एटजा फोर्टी एट सिक्स नाईनजा फिफ्टी सिक्स सिक्स टेनजा सिक्स
हम्म. तू का आली आसल म्हणलं म्या.
म्हायती हाय मुलाला
ऊआं.
आता मी कधी धरल होतो, वहीण संध्या कालो खायचा निग बा, मंग बैलगाडी घरी गेली का काय.
अं मराठी शब्द दिले होते. आ अँक्टर कस लिहायचंय, बेस्ट कस लिहायचंय.
काली कित पार ताल बंद करा म्हणा.
तुम्हाला लाऊन देती मी यावतीची संध्याकाळ आजुन का आसच जायचं काय ही?